हॅलो! हॅलो! आवाज येतोय का? हा यायला की आवाज बोला.
काय चालू हाय मग? काय नाई आहे निवांत. चहा वगैरे झाला तुमचा? होय झाला चहा आमचा. चार वाजले ना. चार वाजत आल्यात म् आता चार वाजता कसं जातात सगळी? म् त्यामुळे जरा चहा करावाच लागतो. काय झालतं मधी कॉल तुमचे बंद झालते का? हां हो ना ओ मधी कॉलच ला... लागत नव्हते. म्हणजे काय आपण कोणता पण नंबर टाकल टाक् तरी पण म्हणजे ते जरा प्रॉब्लेमच दाखवत होत.
हा हा. म् आता आजपासन लागाय लागल्यात.
मग म्हणलं पहिला तुम्ही करा.
हा हा. होय माझं पण तसच दाखवायलतं. म्हणजे कॉलचाच प्रॉब्लेम दाखवत होता.
हां हां. मग आज काल पासून झाल्याच म्हणलं आता आज तुम्हाला कर् आठ तर झालेले दिसालय. हां म् आता दहा झाल्यावर कम्प्लीट होतात. हा का तीस करावे लाग.. तात काय माहिती. नाही शक्यतो तीसच दिलेले. मग तीस येतील कॉल. एकाला तुम्ही पाच जणांना कन् करू शकता. हो पण मधी मधी काय होत होत की,
म्हणजे ज्यांना आपण लाव् लावलेला आहे ना तो नंबर परत आपण डायल केला का मग ते लागत नव्हतं. अहो होत तस हे है एक एकदा.
एक एक एकदा मग जसं जसं लागल तसं लावून घ्यायचं. आणि एक एकदा ना म्हणजे कॉलचं असा कट व्हायचा, होय माझं पण झाल्यात जरा तसं. म्हणजे शून्य मिनट् मिनटालाच बंद झाल.
हो म् आता त्यांनी
कसं ते गृहीत धरतात काय माहिती. हा आणि जेंट्स पण आहेत ओ ग्रुपवर. हो आहेत की ओ. म्हणजे आम्ही जेव्हा नवीन जॉईन झालतो ना तेव्हा आम्हाला वाटलं फक्त हे, हे फक्त लेडीज साठीच हाय. नाई नाय.
मग, आता हे जसे ट्रान्सस्क्रीप्शन चे टास्क याय लागल्यात
ना तेव्हापसून जरा समजायला लागलय की, जेंट्स पण आहेत.
हो हो, आओ भरपूर ग्रुप
भरपूर ग्रुप वर
अ, पुरुष भरपूर हाय.
पुरुष भरपूरा हाय.
हा, आता ते ट्रान्स्क्रिपशन टास्क मुळं लक्षात आलं माझ्या.
हा हा बरोबर आहे कि हो. मग काय तुम्ही घरी असता, का काय जॉबला वगैरे जाता. जॉबला वगैरे जाता. नाही जॉब वगैरे नाही काय, घर घरीच गोंडे वगैरे लावते, पिकोफॉल करते.
आणि मुळात घरातलं आवरायलाच खूप वेळ होतो.
हा हा. त्यामुळं जॉबचं वगैरे काय असं काही नाहीच, हा. हो बरोबर आहे. घरी काय करता मग म्हणला? मी साड्यांचे ते गोंडे असते ना, ते गोंडे लावते. म्हणजे दुकान आहे मिस्टरांचं. मग तिथं येत असतात, गल्लीतले पण असतात काय कस्टमर. पण शक्यतो जास्त करून दुकानातलेच असतात. हा हा, काय रेट काय आहे ते गोंड्यांचं. म्हणजे ते कसं असतं. अ म्हणजे डिझाईन नुसार असतं. म्हणजे बीट्स लावून असतं. किंवा बिना बीट्सचा पण एकेकेदा म्हणजे एकदमच अवघड असतात, म्हणजे त्यात डबल डबल दोरे घ्यायचे, एक मनी सिंगल असला तर ते वेगळं. परत एक एक गोंड्याला डबल डबल मनी अस ते वेगळं, अ जाळी चे गोंडे असले तर त्याचा रेट वेगळा, हा हा.
ह
आणि, ते क्रोसाचं पण असतं. खरं क्रोसा काय नाही मी अजून शिकलेले. त्याच क्रोसाच तर लय हेवी मध्ये असतं. आणि रेट पण भरपूर आहे त्याचं, होय होय बघितलंय आहो मी. पण ते क्रोसा काय एवढं, काय एवढं छान वाटल हा म्हणजे ते एक लेस टाईप वाटतं. पण ज्यांना ज्यांना आपलं आहे हौस तेनी करून घेत्यात आणि ते सातशे, सहाशे पर्यंत जातात. हो हो बरोबर आहे. म्हणजे क्रोसाचं कसं काम पण भरपूर असतं. म्हणजे अक्षरशा सगळं तुम्हाला सुईन हातान् चं ओवायला पाय्..... आणि काय करतय ते?
हा हा पण जास्त नसतात त्या म्हणजे अशा कधीतरच असतात.